हॅलो, हा बोल बोल बोल काय म्हणते? हो येतो येतो
तुमचं काय चालय?
काय नाही आता झालं जेवणाची वेळ आता आम्ही आता काय आवराअवरी चाललीय आणि घरातली कामं. ह ह‌
स्वयंपाक वगैरे झालं?
तू जॉब करते का ग? हो स्वयंपाक झाला. आम्ही काय आता दोघच जण. हो का काय करते तू?
व फ्लॉवर ज्वेलरी.
हो का, म्हणजे खरी की? अ
अ दोन्ही पण आर्टिफिशियल मध्ये पण आणि ओरिजनल पण. दोन्ही टाईप मध्ये बनवते.
अरे वा छान मस्त कुठे शिकली तू हे सगळं?
ते मग त्यांची पण ट्रेन नाही
कसला?
मोत्यांची
हा हा हा हो त्याची पण बनवते हो का. अ अरे वा छान मग कुठे शिकली हे सगळं?
मी तर सातारमध्ये शिकली क्लास लावलेले इथं सातारमध्ये.
अच्छा हा मग आता ऑर्डर्स घेते का?
हो आता घरून ऑर्डर्स वगैरे घेते परत सप्तपदीच्या पण घेते. लग्नातनी सप्तपदी असते ना त्याच्या
हा अरे वा छान मस्त. मस्त मस्त हे करतय मी काय नाही मी आता घरीच असते. आता पहिले नोकरी करत होते मी आणि आता हे झाले रिटायर्ड झाल्यावर आता घरीच असते. त्यामुळे आता काय घरीत बसून काय करता येईल तेवढं करायचं आपण.
कोणती नोकरी होती तुमची?
मी बँकेत होते.
हा
हा मग त्याच्यामुळे आता काय घरी आहे मग झाडांची आवड आहे तर झाडं लावायची. काहीतरी हे करत राहायचं.
होय अजून कोणती कोणती झाड लावलेत तुम्ही?
माझ्याकडे काय आता जास्त ह्याची नाही शोची वग वर आहेत फुलाची म्हणजे काय एक जास्वंद लावलीय. हा एक आबोलीची आहेत थोडं दोन तीन. आणि ह्याच आहे सदाफुलीच आहे. अशी लावली आहेत, आणि बाकी तर कोरफड आहे एक शोच आहे. नंतर एक ते हाडजोडी म्हणतात ना औषध ते आहे. लावलेलं पण त्याचा उपयोग कसा करायचा ते काय माहिती नाही मला लावलंय तर खरं.
हा तेच मला पण नाही एवढं माहित.
हा आणि वडीचा अळू असताना त्याचा एक कांदा लावलाय ते आत्ता आत्ता त्याला पानं यायला लागेलत.
हा आमच्या घरी म्हणजे अशी मोठी झाड आहेच. नारळ, आंबा असले झाड आहेत आणि गुलाब वगैरे मी इथ लावलेलीत परत आम्ही रूम चेंज करताना मी घेऊन गेली घरी. ती शेळीन सगळं खाऊनच टाकलं.
हं, अच्छा, मग ती कुठे ठेवली, म्हणाली?
नेलं घरी, शेळीनं खाऊन टाकलं ना.
अरे देवा, तिकडे हं, हो असं म्हण तात ना त्याचं तोंड लागलं की, परत नीट वाढत नाहीत.
हां आणि त्यात मी इकडं असल्यामुळ आईला समजलंच नाही, काय कराव.
हो ना.
कोणाचं?
अरे देवा, ह्ह्हणं आता मग परत लावायला लागेल तुला. ह ह, पण आमच्याकडे काय होत माहि ते उन्हाचं, ऊन तेवढं भरपूर येत नाही, त्याला गुलाब म्हणा किंवा ह्याला जरा ऊन भरपूर लागतं ना, म्हणजे अस.
हां हां.
आमच्याकड जरा उन्हाचा प्रॉब्लेम ये, कारण बाजू आजूबाजूला मोठी-मोठी झाडं येत ना. त्याची सावली येते, थोडंफार सकाळचं ऊन येतं. म ते आजूबाजूला बिल्डिंग येत ना, मोठ्या उंच, मग त्यांची हे झाली त्याच्या पाठ, म्हणजे सूर्य तसा गेला कि, अ सावलीच येते ना, म्हणजे असं, हे करून त्याच्यामुळे उन्हाचं कम प-पंचायत होते, मग असं ह्याची झाडं लावायची, तर ती जगली पाहिजेत ना, उन नाहीय मिळालं, तर ती सुकून जाणार ना, म्हणजे हे होणार किंवा मग फुलच नही येणार. असं काहीतरी होतं ना, त्याला निस हो, तेच.
ऊण असेल, तेवढं चांगलं असतं.
हो ना, मला आवडतं खरं गुलाब, मोगरा वगैरे, पण ते उन्हामुळे मग पंचायत होते, किती दा लावल आणून तरी मग ते जातं म्हटल्यावर म अस हो त की, नको जाऊन दे उगीच. आपण त्य, अ त्य तोही जीवच ना गं, झाडं म्हणजे एक प्रकार चा, म आपल्यामुळे त्याचे हे होते, असं वाटत तर आता. हहं, म्हणून हल्ली म जरा गुलाब बिलाब लावायच टाळते मी, खर आवडत मला, पण जरा हे करते.
हां आमच्या घरी आहे, मोगऱ्या झाड, भरपूर फुलं आलेत, पण ते हातालाच येत नाहीत, तोडायला.
म्हणजे उंच गेलंय का, वर?
हां दुसऱ्या झाडावर चढलंय ना, मग घरावर चढून तोडायला लागतात.
वेल ये ना, हां हं वेल मोगऱ्याचं असेल ते.
तरी मोगरानच सोगाता, अशा टाईप मध्ये आहे तो.
हं, हो हो ह अच्छा.
कळी मोगरा म्हणलं की, त्याचा वेल येतो ना, साधा मोगरा ये त्याचा वेल होत नही.
हो हो हो हो, बरोबर.
आणि कट केलं की, मग छोटा ये असल की, त्याला फुलं वगैरे पण येत नाहीत. मंग धड कट बी करू वाटत नही, त्याला.
हो हो आणि आता सीझन ये ना.
हां.
हं त्यामुळे आता कट करून उपयोग नाही ना, म्हणजे असं.
नाहीं नाहीं हां नाहीं कंट करूंन हो
हां आणि कायं कायं लावलंयस तूं
अं परंत सीताफळीचे झाडं आंब्याचे झाडं आहेतं आंता आंबे भरपूंरी लागलेल्या आंब्यांना
हां मस्तंच
पणं मोठ नारळाचं झाडं आहे जे छोटे असं घरं आहे आमचं त्यां घरांसमोरच आपणं थोडं कयांत केअर केले बरे
हो पणं एवढं तरी आम्हांला तरं ती पणं सोय नाहीं नां आमचं आंता बिल्डिंगमध्यें म्हटल्यांवर कसं लावणारं चार पांच कुंड्या कां पांच सात कुंड्या ठेवूं शकतो तेचं तरी मी बिल्डिंगमध्ये सोसांयटीच्या इ ते खांली ये एकदाचं कायं झालं मी ते कमपोस्ट करं ते नां कचरां आपलां हे करूंन तरं त्यांच्यात पप्पईच्या बिया गेल्यां होत्यां वाटतं. आंता ते कंपोस्ट कधीं कुंडीत घातलं त्यांला तिथेच कुंडीत आलं होतं पप्पईचं झाडं मं मी ते हां मंग ते म्हटलं कुंडीत किती मोठं होणारं नां म्हणूंन मी ते सोसायटीच्या इथे खाली जाऊंन लावलं हे छान झालं आणि केवढ्यां तरी पप्पा यां लागलं लागलेल्यां त्यांला पणं मंग झालं कायं माहितीय त्यां पावसाळ्यांच्या तेंव्हा आंधी येतांत बंग त्यां शंखवाल्यां गोगलगाई अच्छा मोठ्या मोठ्या असतांत त्यां त्यां आंल्या आणि त्यां सगळ्यां त्यां झाडांवर पणं चढल्यां आणि सगळीं फुलं खाऊंन टाकले एकचं थरं मिळाला. आणि नंतर त्यां सगळ्यां फुलं नां ते खायचं बसल्यां. हो सगळीं फुलं खाऊंन टाकली मंग ते फळं कशी धरणांर नां फुलं खाल्ल्यांवर अं मंग एकदाचं कायं
कीड वगैरें पणं लागली नां झाडांला एखाद्याच्या म्हणजे कीड वगैरें
हम्मं
खिडा वगैरें येऊंन बसलां समजा किंवा वाळवी लागल्या झालं तरं मीठ जरं अशी घालायचं झाडांच्या मुळां अशी
पणं मीठ झाडांच्या मुळांशी घातलं तरं चालतं असं.
हां मी घालतो गावांकडे नाहीं वाळवी लागलेली असते नां मुंडा वगैरें किंवा कीड लागलेली असते परंत कवळी फुलं आलेले असतं ते पाक पक्षी वगैरें पाडतांत नां मगं ते नाहीं.
हो कां अच्छा मंग आं तरं परंत कधीं केल्यां वर्षी मी हे पाहिलो केवढ्यां त्यां गोगल गाई आणि वरं चढल्यांवर आपणं काढूं पणं शकतं. नाहीं त्यांना खां खांलच्या खांलच्या होत्यां नां त्यां आम्हीं सगळ्यां गोळां करूंन फेकूंन दिल्यां लांब पणं ते वरं झाडांवर चढलेले जे फुलं खातं होते त्यांना कसं हे करणारं नां आपणं
हां आणि ते कसं होतं. अं मोहर वगैरें आलेला असतो नां मगं ते बारीक बारीक किडे वगैरें येतांत आणि ते खाऊंन जातांत मंग मोहर खाल्ल्यानंतर कायं अर्थच राहतं नाहीं नां
हो नां बरोबर ती फुलं एक प्रकारचं ते हेंच होऊंन जातं नां सगळं झाडांला बरोबर मंग आंब्याचं कुंठच्या आंब्याचं झाडं आहे.
कलमी आंबा आहे आणि एक दुसरांया आहे तो सांधा आपला गावठी आंबा
हा तुम्ही केलं का कलम त्यांच्यावर.
हो म्हणजे विकतचेच लावलेले पण वि ''--'' कचे एकच झाडाला न बाकीच सगळं ब ''--'' चे गुर वगैरे येते ना भरपूर मण ते खाऊन टाकतात.
ह हा,
अडचण असल्यामुळे आमच्या घरापुढ भरपूर अडचण आहे ना.
हा,
मग. एक असं खाऊन आपण दुकानात बाजारातून आणलेलं खाणार कोुया्या टाकलेलं मग. त्या बरेच उगवून आलेले झाड आहे आता भरपूर आंबा. गलेलं नाही नाही म्हण दोन तीन ठिकी गावल्या असेल आंब्याची.
हा हा हा,
निहमी आर्धी खराबच होऊन गेली इकडं आणायचं म्हणलं ना. कि खराबच होतात जास्त आण लांब पडत. त ना प्रवास इकडं आम्ही राहतो इकडं.
बरोबर लांब पडतो ते खरंय.
पण तू एक बरं आहे की तू घरी आहे त्यामुळे निदान काळजी तरी घेऊ शकतेस झाडांची.
हा ना आता इकडे आल्यापासून नाही ना होत. तिकडं मम्मीला नाही जमत आणि इकडं माझ्याकडं काहीच नाही मी. फ्लॉवरर्स करते म्हणून फ्लॉअर्सची झांड लावायची हाईत. पण म्हटलं आता मी दोन महिन्यांना घरी जाणार मग हथ कोण काळजी घ्यायची. त्या फुलांची त्यामुळेून नाही लावले.
हम हम ओके ओके. मग तिकडे राहणार आई इकडे.
हा, दोन तीन महिने जाणार आहे अशी सुट्टीला.
हो का काय न्यूज आहे की काय गुड न्यूज. छान छान कॉँंग्रॅच्युलेशन ह. अ तू म्हणाली दोन तीन महिन्याला म्हणून विचारला मी.
ह
ह हो बरोबर बरोबर. मग घरीच आराम करायला पाहिजे विश्रांती घे चांगली. आणि छान न्यूज आली की मला सांग कळव.
हो नक्की.
खूप छान हा हा बा ''--'' मी दिली आताच माझ्या मुलीच पण झालं हो बा ''--'' माझ्या मुलीच पण बाळण पण आता झालं चार पाच महिने ती होती आमच्याकडे. आता गेली सासरी तिचं हे झालं. तिला मुलगा झाला अ त्यामुळे आता. ती गेली आता सासरी मग आता मला जरा उघडं उघडं वाटत सगळं. आठवण येते ते घरात बाळ आलं की एक वेगळंच असतं. तेच म्हटलं घरात बाळ आले की आता एक वेगळंच हे असतं ना. आणि आता कसं तो मोठा होतय तस तसं त्याच्या एक एक करामाती पालथा पडतो पुढे करायला बघ''--'' त काय- काय कर एकटाच बोलत असतो काहीतरी बघून. शब्द नसतात पण करून
एकदम गेले की घरा अस मोकळ झाल्यासारख वाटत.
अ तेच तर एकदम मोकळ मोकळ वाटत.
हा तुमच्याकडे वगैरे ज्वेलरीची वगैरे ऑर्डर आले आहे ना म्हणजे सांगतच हव तिथ कोणाला पण असेल तर मग मी इथून पोस्ट करायच आहे.
हो चालेल -चालेल मला आधी कळल असत तर माझ्या लेखीच्याच वेळेला मागवल असत ना तुझ्याकडन. हाहाहा. तिचडोवाल जेवण आम्ही केल. बाकी हे केल त्याला डोहाळे जेवणाला. तिने ह्याचीच आणली बाहेर न विकत, पण मग बाकीच्या ह्याच्या हळदीला व मी स्वःत थोडस केल होत. मला पण आवडत करायला पण मला तुझी तुझ्याएव्हडी मी एक्सपर्ट नाहीे म्हणा, पण म्हणजे आवड अस त्यामुळे थोड थोड स काहीतरी बघून. युट्युब वर वैगरे बगुन केल होत अस. हा, संक्रांतीला हा पहिल्या संक्रांतीला आम्ही हलव्याचे दागिने बनवले होते. मैत्रिणीच जरा हे घेतल ती मला मदतीला आली मग तिच्याही भा ला तिला पाठवायच होत मग दोघींचे म्हणून मिळून आम्ही एकत्रच दोघींनी केले तिनी पण केल आणि मी पण केल अस.
हा मी ते संक्रांतीचे पण बनवते संक्रांतीच्या वेळेस.
ह मला दाखवल तिने कस बनवायचे. काय ते मग ते बनवले. मी सगळे अस म्हणजे मला पण हे अस करायची आवड आहे पण फक्त काय होत की कोणतरी सांगायला पाहिजे ना. आपण
हा आणि मदतीला कोण असेल ना समोर म्हणजे सोबतीला आपल्या
हा- हा बरोबर मजा येते त्यामुळे मी अशीच करते. काहीतरी हे आवड तर खूप आहे मला काय काय शिक
हा मला पण म्हणजे मी सगळ शिकून बसलेय, फक्त आता घरात बसले
हरकत नाही ना पण तू घरुन ऑर्डर्स तरी घेतेस ना.
हो ह्याच्या ऑर्डर घेते पण मेहंदीच्या वगैरे जाता येत नाही ना.
हो आता नाही जाताय तुला बरोबर आहे. जवळची असेल तर जायच बघायच. जवळची
हा ना चालत आपल झालय टायमिंग. सांगा जरा ऑर्डर वगैरे अस